हॅलो हा नमस्कार! आवाज येतोय.
हो येतोय येतोय नमस्कार! हो हा तर आपण आज महिला काय- काय रोजगार करू शकतात घरी बसून. आणि त्यांच करियर बोलूया आपण तर बऱ्याच वेळेला काय महिलांचं करियर थांबत‌‌ मग त्यांची बरीचशी कारणं आहेत. की शिक्षण सम नंतर ना लग्न करायचं असतं लग्नांच्या वेळेला एक ग्याप येतो. नंतर पुन्हा मुलं हो त्यात तर मुलांमुळे नोकरी सोडावी लागते. तर असे बरेचसे कारणं आहे त्यांना नोकरी सोडावी ला आणि घरी बसून काहीतरी मग त्यांना रोजगार पाहिजे. स्वयंरोजगार ज्याला आपण म्हणतो. तर तस महिला काय काय करू शकतात त्याबद्दल आपण बोलू. असं तर मला वाटतं की महिलांच्या शिक्षण हा महिलां जे शिक्षण असेल त्या शिक्षणाला अनुसरून त्यांनी विचार करून काहीतरी केलं पाहिजे घरात बसून नाही का आता सध्या ऑनलाईन चा पण जमाना आहे. त्यामुळे शक्य आहे. घरात बसून काम करणं असं तर जस की हे ऑनलाईनचं काम आहे. हे छोटे छोटे काम जर केले तर त्यातून त्यांना पैसे मिळू शकतात. किवा दुसरे काही काम आहेत की आता मेनबत्ती ती बनवण्याच एक आहे. की टेक कोेरेटिव्ह मेनबत्ती जर बनवल्या त्यांनी तर त्याच्यातून सुद्धा त्यांना रोजगार मिळतो. तर असे कोणते कोण ते अ छोटे छोटे लघु उद्योग आपण म्हणतो ते
हो हो बरोबर.
हा.
हम्म.
अजून हं, अजून बागेवर करू शकतात त्या. म्हणजे नर्सरी डेव्हलप मेन म्हणतो ना आपण?
हो बरोबर.
सरीचे रोप विकू शकतात. असं एक छोटंसं करू शकतात. अजून अशा खूप आहे की, ज्वेलरी बनवू शकतात. वेगवेगळे दागिने बनवू शकतात.
हो बरोबर बरोबर.
अजून तुम्हाला काय वाटतं, की काय बनवू शकतात?
हा मला असं वाटतं, की ज्या शिक कलेल्या बायका आहे त्याही अ त्यांना तर मिळतोच रोजगार. पण ज्या शिकलेल्या नाहीये बायका अशांनासुद्धा आता रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि ते स्किलवर म्हणजे त्यांनी थोडंफार काही शि कल्या समजा. तर त्यां त्या छानपैकी अ काहीतरी व्यवसाय करून आणि छान उत्पन्न मिळवू शकतात आणि आपल्या फॅमिलीचं पोट वगैरे भरू शकतात. उदरनिर्वाह करू शकतात त्यांचा. त्यांच्या मुलांचं असं
हो हो. आणि महिलांनी काम केलंच पाहिजे ना, कारण त्यांच एवढं शिक्षणपण झालेलं आहे. मग ते पण वाया गेल्यासारखं होतं आणि मग त्यांना मग टेन्शन यायला लागतं. किंवा वेगवेगळ्या जार जडायला लाग तात, कारण त्यांचे जे ह्या असतात शक्ती असते. ती वापरलीच जात नाही, किंवा शिक्षण आहे, ते वापरलं जात नाही मग त्याच्यामध्ये अजून लोकरीच्या वस्तू बनवणं म्हणजे हस्तकलेच्या वस्तू ते पण त्या करू शकतात. छोट्या छोट्या हाताने ते शिलाई काम करू शक
हो बरोबर, बरोबर.
लाई मध्ये तर खूपच काम करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या पिशव्या शिवणं किंवा ड्रेस शिवून देणं. किंवा आता नवीन निघाले ते साड्यांचे ड्रेस शिवणं नाही का तर असे बरेचसे शिलाई मशीन नुसती जरी घेतली फॅशन डिझायनर तर त्याच्यावर त्या बरेचस काम करू शकतात. घरी बसून म्हणजे मुलांना सांभाळून आणि सगळं असं सांभाळून घरातलं सगळं काम सांभाळून त्या करू शकतात, नाही का अजून असं काय काय करू शक तात त्या?
अ बघ काही ज्या थोड्या शिकल्या सवरलेल्या बायका आहे त्यांना समजा घरात तून बाहेर जात येत नाही मुल लहान आहे वगैरे अस जर असेल समस्या त्यांच्या घरात तर त्या क्लासेस ट्युशन्स वगैरे पण घेऊ शकतात. जेणेकरून हा. कारण ते शिकलेल्या असतात तेच्यामुळे त्यांचं नॉलेज जे आहे ते ते मुलांना देऊ शकतात. नाही का आणि हा आणि तेच्यामुळे काय होत कि ते त्यांच जर शिकवण जर मुलांना आवडल तर, मुलांचा आणखिन जास्त त्यांना मुल मिळू शकतात, क्लासेससाठी आणि त्याच अजून अर्थार्जन जास्त होऊ शकत त्यांना हे एक होऊ शकत, हा तसच मग बाकीच्या ज्या जे स्किल् शिकल्या त्या समजा येत काहीना येत नाही मग काही स्किल नाही काहीकडे तर समजा शिवण क्लास शिकल्या तर त्या सहजपणे करू शकतात म्हणजे दुसऱ्या एखाद्या टेलरकडे काही दिवस काम करून आणि नंतर मग त्या स्वतः सुद्धा अ स्वतंत्रपणे तो व्यवसाय करू शकतात. नंतर हा नंतर अस ज्वेलरी मेक कुकिंग चं वगैरे आहे. तसं कसं की एक एखाद समजा होलसेलर असला त्या होलसेलर्स कडून ते सगळ सामान विकत आणून आणि त्या स्वतः बनून विकू शकता आणि अशा पद्धतीने जर त्यांचा बिझनेस वाढला तर त्या आणखीन पण काही बायका करना रोज काय देऊ शकतात.
हो आणि मेसचा पण तो बिनेस चांगला आहे हल्ली मुलं पण खूप हॉस्टेलला राहतात किवा रूम घेऊन राह तात. तर त्यांना जेवणाचा खूप प्रश्न पड तो तर घरगुती जेवण बनवून देनं. मुलांना आणि कमी किमती सुधा त्या देऊ शकतात. कारण घरातच बनवू शकतात ना म्हणून त्यामुळे असे पण उद्योग महिलांनी केले पाहिजे. हाय ना. हो अजून बरेचसे असे उद्योग आहेत की जसे की कुटीरो उद्योग आपण म्हणतो. नाही का की बांबू पासूनच्या वस्तू तोय हेत. किंवा तुमच्या लोकर पासून च्या वस्तू आहेत. कापडापासून आहेत, जूटच्या कापडा पासून आहे. हेत जूटच्या पिशव्या म्हणजे मार्केटमध्ये ज्याला ज्याला डिमांड आहे ना त्यात त्या सगळ्या वस्तू आपण बनवू शकतो का, किंवा रिटेल करू शकतो का.
हो हो हो हो बरोबर
दोन्ही गोष्टी करू शकतात महिला. म्हणजे मग त्यांच्या शिक्षणात चाही उपयोग होतो. आणि घरी बसून त्यांनी काही तरी आप ल्या संसाराला हातभार होतो आणि मुलांच्या शिक्ष नाला स्वत ताला तरी कामी येतात. हे हल्ली ते एम्ब्रॉयडरीची पण फॅशन आहे. साड्यांवर एम्ब्रॉयडरी करण्याची आहे ना. ते पण करू शकतात.
हो कस माहिती का आजकाल महिलांना जास्त नोकरी वगैरे करतात. त्याच्यामुळे त्यांना ना अस म्हणजे हे जे आपण साठवणुकी साठवणीचे जे पदार्थ करतो. म्हणजे अ लोन चे पापड आहे वेगवेगळे ड आहे, शेवय आहे. हे करायला त्यांना काही वेळ नसतो. त्याच्यामुळे जर अ हे पण जर महिलांनी शिकून आणि हे याचा व्यवसाय जर केला ना. तर तो सुद्धा खूप जोरात चालू शक तो. कारण आता घरोघरी बायका रेडीमेड घ्यायला लागल्यात. त्याच्यामुळे जर अ त्यांनी हा व्यवसाय हे साधारणपणे बाकी म्हणजे असं साधारण ज्या खेड्यापाड्यातल्या बायका आहे. गरीब अशयानां साधारण पण येत असते. किंवा समजा नसेल. येत शिकु शकतात.
हो ना हो ना आणि त्याच्या बरोबर बरोबर बरोबर आणि सुवण्याचं पण म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हनतो ना. पण तर तसं पण शेतकरी करू शकतात म्हणजे त्यांच्याकडे अ आता या भागाकडे मीठ की खूप उगवते. तर मेथीची भाजी इतकी जास वाया जाते. शेतकऱ्याची त त्याच्यापेक्षा ती मेथीची भाजी घेऊन जर त्यांनी अगदी सूर्याच्या उन्हात जरी ड्राय केली ती तरी सुद्धा ते खूप चांगली विक ली जाते. आणि अशा भाज्या मुलांना होस टेला वगैरे असतात त्यांना कामी येतात. किंवा जे ज्या महिला काम कर. आहेत, नोकरी कर त आहेत. वेळच नाहीेये तर त्यांना अशा ड्राय ज्या आहेत त्या खूप चांगल्या पडतात ना, घ्यायला सुद्धा. त्याच्यामुळे आणि त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते त्यांना. तर त्याच्यामुळे खूप चांगले त्यांना त्याच्यातून जीवनसत्व मिळू शकतात. हाय की नाही. तर असं पण महिला करू शकतात. काम.
हो हो.
किंवा टोमॅटोचा सॉस अशा चटण्या वे वेगवेगळ्या प्रकारे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवू शक तात. जे खूप गोष्टी आहेत आपल्याला जे आप पण सकाळ पाासून रात्रीपर्यंत घेत असतो. तर त्यास सगळ्या वस्त तो महिला नुस बनवन नही तर आपण सर्व्हिस म्हणतो. जसं ब्युटी पार्लर आहे. सेवा सेवा क्षेत्रात काम करू शकतात त्या नाही का, हल्ली मेहंदी काढण्याची खूप पद्धत आहे. हे लग्नांमध्ये. तर मेहंदी काढून काढून देणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी लग्ना च्या संदर्भातल्या करणं आहे की नाही तयार. करणं किंवा सेवा देणं, ह्या पण गोष्टी महिला करू शकतात. लहान मुलं पण सांभाळू शकतात हय ना.
हे जे रांगोळी वगैरे बघ तर पूर्वी कस बाय का स्वतः रांगोळ्या काढायच्या आणि त्याच्यात मग आता कसं आता बायकांना म्हणावा अस वेळ मिळत नाही. सगळ्या बायका जास्त स्त करून नोकरी करतात. कोणी व्यवसाय करत. तर मग काही बायक कनी हे पण चालू करावं की रेडीमेड रांगोळ्यांच हे तयार करतात त्या, रेडीमेड रांगोळ्या म्हणजे त्याच्यावर जस्ट थोडीशी रांगोळी पसरवली का छानपैकी रांगोळी तयार होते. म्हणजे आप आपल्याला घरा पुुढे शोभा पण येते. आणि सणासुदीला असं चांगलं वाटतं एक शुभ वाटत.
हो हस्तकलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हस्तकलेच्या वस्तू प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याला म्हणजे त्यांना पण रोज गार मिळेल. आणि त्याच्यामुळे या कित्येक अशी आहेत आता संधी. ऑनलाईन वि कता येतीली ह्या सगळ्या वस्तू नाही का केलेल्या वस्तू घरातून तर त्याच्यामुळे ते पॅकिंग च एक आहे किं वा मिठाई बनवून देणं. दिवाळी चे पदार्थ बनवून देण हा सुद्धा एक छोटासा उद्योग आहे. तो सुद्धा महिला करू शकतात नाही का?
हो हो महिला भरपूर करू शकतात. काय काय ह कुक्कुट पालन करू शकता कुक्कुट पालन, शेळीपालन, शेती व्यवसाय करू शकतात. महिला काय नाही करू शकत आज कालच्या काळात सगळं करू शकतात. फक्त त्यांनी जर त्यांनी मनावर घेतलं सगळं कर हा मलाही खूप छान वाटलं धन्यवाद हा